हा आवाज येतय का?
हा येतोय.
हम्म काय करताय मॅडम.
मॅडम नको सांगा.
मग काय सांगून दिली.
त ताई बोलू.
हा. ताई बोलू का हा चालेल.
कसं सगडे मॅडम मॅडम, करतात ना वेगळं वाटतं.
होव का.
काय करते जेवण झालं का.
बनवलं जेवण, आता बसली बाहेर.
अच्छा शादाला का बर गेली होती.
काम होत म्हणून गेली होती, तो लहान दादू आहे ना भाऊचा मुलगा.
हां हां हां
त्याचा शाळे साठी गेले, होते आधार कार्ड बनवायला. अपडेट करायचं, होतं म्हणून हा.
अच्छा हं हं हं. चांगलंय घरी कोण कोण असत तुझ्या. मी का खिचडी बनवलीय हा.
हा घरी मम्मी पप्पा भाऊ. तुझं न त्याच पुढ होईल बी.
चांगली मोठी फॅमिली आहे ना ग त्याची.
हा ना खूप मोठे आहे, सांगूच नका तुम्ही.
हो ना मजा आहे तुझी. मोठे फॅमिली चांगली असते कधी पण हो.
चांगली व असते ना. मजा येते ना गप मारायला हम्.
हो म म.
हम्म हा ना बसलेय, का मजा येते.
आणि हा
ऐका ना मी काय सांगते. अ त्या दिवशी तर दहा मिनिटाचे, दहा रुपये असं बोलले होते ना?
नाही ग एका मिनिटाच्या, दहा रुपये ना.
एका मिनिटाचे दहा रुपये.
हा ते ते नाही बोलायचंय ते नंतर, बोलायचंय आपल्याला.
नंतर बोलायचं आहे का?
हा ते याच्यामध्ये नाही बोल याच डिस्कशन. हा साध्या कॉलवर बोलायचं, माझ्याशी तुला मी सांग. सांगेल हम् हा.
अजून घरी गेले का नाही तुम्ही, फिरायला तुमच्या गावाकडे.
नाही ना ग जायचंय पुढच्या, शनिवार रविवारी जाईल.
ह्या शनिवार रविवारी.
हा येते का फिरायला आमच्याकडे.
तुमच्याकडे फिरून आली ना मी अजून किती, फिरून ये वातात आली माझी फ्रेंडचं लग्न होतं ना.
कोठे आहे ग.
तिकडेच ना तुमच्याकडे. माझी हा दोन तीन दिवस राहून आली मी आता गेल्या महिन्यात गेले होते हा मे महिन्यात बारा तारीखला गेली होती मी
हो कोणत्या गावी दळगावलाच
हा नाही नाही बिजरीला गेली होती ती गुरिया
हा बिजरी गोऱ्या कामत
हा हा तिकडचरया तिकड गेली होती
हा चांगलं होतं ना ग मग फोन तर करायचा ना मला पण मी इथेच ते तू फोन करून पण काय केलं असतं
हा ना अजून परत हा एकदम छान लग्नचा कार्यक्रम खूप छान होत
हा का आवडलं का आमच्याकडचं लग्न वगैरे
हा ना आवडला नाचायचं किती छान मी कितीिकदा जाऊ आणि चांगलं एरिया आहे तस फिरण्यासारख खूप आहे ह छान वाटत एकदम थंड वातावरण तिकड ना मीनी नदी पा एकच नदीवररती गेला होता आ्ही फिरायला
कोणत्या नदीवर गेले होते हॅलो हॅलो आवाज येत नाही आहे ग प्रियांका
कस काय आवाज नाही येतय इकड तर येतोय आवाज आता येत आहे का काय म्हणती कस
आा
इकडं करे थोडी
हा इथे नेटवर्कचाच आहेशर नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे वाटतो मला
असेल तर सल
हा हम्म जा एवढं तेवढं असत
हा ना असतं तेवढं तेवढं होत रात
हां बाकी काय म्हणते अजून
ताईन ते आले होते का नाही
कोणते
ते सुरेखा वहिनी ते तिकडं लाभ आजार अथ वगैरे
आज का
हा
आज नाही ग आज नाही आलं कोणी आज त्या तिथेच होते सुरेखा गावाला गेलेली होती हो ना तिच्या घरी मग ती आज आली वाटते
गावाला गेली का मी काही बोललीच नाही आहे आता फोन करावा लागेल तिला पण
हा तिला पण करून घेऊते
हा ना
तू ये ना ग एखाद दिवशी माझ्या घरी रूम वर इकडे मंदना रली की
तुम्ही या ना आमच्या गावाकडे एड फिराला येतात तर अ पण दिसत नाही इकड येतातना
हा विरोजोड का मध्ये असते कधी कधी हो मग पण आपण कधी कधीच भेटतो
हा ना ते पण आहेच
हम्
कधीतरी दिसाले तर चला म्हणते पण तुम्ही पण कामात असतात
हा कामाच असत गडबडीत असतं ग त्याच्यामध्ये वेळ नाही भेटत म्हणून तू निवांत यायच माझ्याकडे मस्त जेवण बनल मी तुझ्यासाठी
तुम्ही पण या ना आमच्या घरीच मस्त जेवण बनू
नाही मी मी तर येईलाच पण मी तर येईलाच पण तू ये असं
येणार नाही खाद वतू
हा हा ये
हम् आता काही कपाशी लावायच चालू होणार आहे तई कुठे आम्हाला टाईम नाही भेटणार आता
हो का तुम्ही शिकपाशी लावतात का शेतात
हा कपाशी लावतो मक्की लावतात जुवारी सर् लावतो
अच्छा मग तयारी झाली शेतातची
हा ना झाली हे ते नांगर म्हणतात नांगर हे केलं मग केलंय आता कपाशी लावण्यासाठी ते काय म्हणतात ते करून आले काम करून आले पाणी भरायच चालू आहे
अच्छा नाही आणि तु ते तुम्ही लावायच्या आधी जे उगवण क्षमता चेक करतो वीज प्रक्रिया ते पण करतात का तुम्ही
नाही करत आम्ही
ते नाही करत का
नाही
हम् करायलाग नारळ वगैरे फण करू ते तर असत ते तर असतच आपल्याकडे
हा तेवढंच जास्त काही नाही करत एवढं पण करत असत हा ना
हम्म
तेवढं कामच नाही ना करायचं
हा ते पण आहे म्हणा
हा ना अजून बोला ना तुम्ही कॉलेज चाला आहे ना माझे पैसेिमला आहे पैसेिमला होतय नाही ना मी आयटी आय ला होती
हा हा ह
हा आयटी ए कमप्लीट झाली मग वायसीएम ला ऍडमिशन घेतलं होत दोन तीन वर्ष
हा हा कमप्लीट झालं का मग आता तुझं
हा कम्प्लीट झालंय ना मग आता वायसीमची एकजम चालू होती माणझी
तू वायसीएम ला आता कुठे कुठे लोणखड्याला केलं का
हा लोणखडे्याला होती मी
म्हणजे चालू आहे का अजून तुझ अगं मला पण घ्यायचंय ग मला पण घ्यायचंय ग कसं असतो सांग मला थोडसं
उलट, खूप चांगलं असतं... मस्त बघून लिहायचं असतं एक पण... स्कॉड पण येतात
हो का?
हा... आमच्या इथं आले होते सर आता, ते हा तर... कोणती कॉलेज तर आमच्या तिथंच... पण वाय सी एमचे, तीन का चार मुलं झाले आता, शेवटच्या एक्झामच्या दिवशी
बापरे... असं पण असतं?
हा... असं पण असतं.
म्हणजे... झेरॉक्स वर ऑडमिशन भेटून जाते ना?
हा... झेरॉक्स वरच भेटते.
हम्म
पण तसं राहिलं ना... नीट अभ्यास करूनच घ्यायचा... आता तर मला कडालंच ए... अभ्यास करूनच जायचं असा... हं
हं.. हं.. हं हं हंहं.. हा... जर असं चुकून डिपार्टमेंट डिपार्ट झालं तर कठीण ए
हा... कठीण ए खूबच
हो ना?
एग्री कॉलेजवाले होते, त्यांना पूर्ण एक वर्ग, पूर्ण वर्ग झालं. तिथून आले मग एवढे बोलायचे ना... सांगूच नका तुम्ही.... डेंजर एक एक मुलांना उठवायचं... मुलींना पण, आम्हाला पण उठवायचे... पॉकेट बाहेर काडा सांगायचे... हा डायरेक्ट पॉकेट बाहेर खिचायचं हा बेकार बोलत होते ते हा एवढं डेंजर ना... तिथून सर्वांना ढिबार करून आले ते, तीनच शिक्षक होते
हा.
हं... तर... सर्व्यांना घाबरून दिले होते, आमच्या तिथे आले मग तीन मुलांना डिबार केलं, आमच्या वर्गात पण एक होती पण एवढं काही झालं नाही तिला, ती प्रेग्नेंट भाई होती
हा
मग... हा, लिहत होती, चिट करत होती मग सरांनी बघून घेतलं मग सर सांगितले, मग ते स्कॉडवाले आले, काय झालं असं सांगायच तिला मग सरांनी बोलले की नई तिला हवा नाही लागत ए... थोडं वेगळं वाटतंय म्हणून ती बोलत होती, सर असं बोलून दिलं... मग तरी उठवलं तिला... उठून पूर्ण चेक केलं
बाप रे
हा एवढं डें... कठीण ए... सांगूच नका तुम्ही
बापरे, मी तेच विचार करत होती. मी पण ऍडमिशन घेऊन गेले एक्झाम द्यायला जाईल असं. लिहा... म्हणजे ट्यूटेरियल वैगरे लिहावं पण लागत का?
हा... लिहावं लागत, लिहावं लागत ते आणि ऑनलाईनच हे करावं लागत. ऑनलाईन पीडीएफ करायचं हा... ऑनलाईन पीडीएफ करावं लागतं
हा
हं... मग समिट होत... व्हायला पण किती टाइम लागतो त्याला हा... ऑनलाईन करावं लागतं
बाप रे
हा ना ऑनलाईन सबमिट करावं लागतं म्हणूनच सर्वे घाबरतात. ज्याचं होतं त्यांच होतं, बाकीच्याचं होतच नाई
हम्म
हम् हो ह
कठीन ये
कठीण आहे सांगूच नका तु एवढ कठीण आहे
आता बीए वायसएम बीए वायसीएम मध्ये करायला पण आता
भीती वाटते सांगताना बेकार
हम
बेकार असत त्या असतात तर सांगायच या पुढच्या वर्षी या तुम्ही सांगायचं आ मला आधी
हो का
हा ना डेंजर बोलायचे ते
हम्म
झाले दहा मिनिटं ठेवू हो